हॅलो!
हॅलो!
हा काय करता भाई.
काही नाही यार एक्झाम चालू होती, ते पाहत होती रिझल्ट किती खराब असते ना इंजिनिअरिंग. ट्रेस आणि माझा सीजीपी पण नाही वाढू राला.
हा ना बाई इंजिनिअरिंग म्हणजे फालतु असं वाटत. इंजिनिअरिंग घेऊन अस वाटते की बरबादी चुनले मीन कारण की इंजिनअरिंग घेतल्यापासून असे बरबादी झाली मी. इथं पण काहीच चांगला नाही येऊ राहिला. इंजिनिअरिंग घ्या एवढा मोठा सिलेबस राहते, त्याच्या तेवढं मोठ सब्जेक्ट, प्रॅक्टिकल, ख निराथेरी नॉलेज आहे निरा थेरीथेरी थेरी निरा वाचचा एक्झाम द्या मिट एक्झामला. फायनल एक्झाम राहतात आणि एवढं एक्झाम दिल्यानंतर बी कसं बॅकलॉग लागते, मग बॅकलॉग काडा मला असं इंजिनिअरिंग कसं. वाटते एक टाइमपास आहे.
बरोबर आहे. तेच तर आणि कॉलेजवाले- पहि इंजिनिअरि ॲडमिश करायसाठी ईतंक अँडव्हटाईज करताती इंजिनिरिंग अशी आहे ईजिनिअरंग तशी आहे तम्ही घ्या. आणि घेताना पण इतके म्हणजे चांगले राहतात. आणि सांगतात आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे असं आहे. तंस आहे आणि मग घेतल्यानंतर मग आपल्याला असलियत माहीत पडते की काय यांची प्लेसमेंट आहे.
आता इंजिनिअरिंग करून की फायदा नाही ना कारण की तू पायणा आता हर वर्ष पंधरा लाख इंजिनिअरिंग स्टुडंट पास होतात. प जॉब किती लागते. फक्त पाच पाच सहा पर्सेंट लोकांना लागते. तर मग कसं बाकीचे कुठे बाकीच्याला तर जॉब लागतच नाही मग कसं. मी एवढ जण पाहिले माझ मित्र त्याची इंजिनिअरिंग झाली त्याला अजूनकही जॉब नाही लागला. तू कोणत ब ब्रांचमध्ये अस्तस इंजिनिअरिंगच्या
मी इंजिनअरिंगच्या कॉम्पुटर इंजिनिअरिंगमध्ये आहे.
हो का सांग ना थोडंसं का असते कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये किती सब्जेक्ट असं काय असतं. काय काय आहेत.
अ इंजिनिअरिंग मध्ये तर भरपूर सब्जेक्ट राहते. कोडिंग सब्जेक्ट जास्त असते, असं नाही की आता कम्प्युटर इंजिनियरटलं तर पूर्ण कोडिंगच येऊन जाते स्टार्टिंगला. त्याच्यात पण थेरी जे सब्जेक्ट खूप ओल्ड झाले आहे. त्याचं म्हणजे आपल्याला नाही काम आहे की ऍडव्हान्स व्हायला पाहिजे ते नाही आता माझी युनिव्हर्सिटीमध्ये येतात तर मग ओल्ड अच आम्हाला कराव लागते. आणि असे खूप सब्जेक्ट आहेत. तुला नाव घेऊ सांगितलं प्रत्येबद्दल बोलत राहीली तर खूप टाइम जाणार. पण तुला मी ओव्हर ऑल सांगते की. एका सेमिस्टरमध्ये सात सब्जेक्ट असतात त्यातले काही. प्रॅक्टिकल असतात आणि पाच किंवा सहा थेरी सब्जेक्ट म्हणजे ज्याचा आपल्याला एक्झाम द्याव लागतात. त्यात वायवा असते. आणि इंजिनिअरिंग स्टार्टिंगला खूप टफ वाटते नाही ते ऍक्च्युली टफच आहे म्हणू शकते मी टफ. पण आपल्याला त्या गोष्टी मध्ये आपण होऊन जाते द देता देता देता म्हणून मग ते आपल्याला काही वाटत नाही जेव्हा आता. स्टार्टिंगला मला ते खूप आाडवट होती ईव्हन माझे बॅक पण लागले होते. डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये ज्युनियर इंजिनिअरिंग मध्ये बीटेक मध्ये नाही. तर तेव खूप वाटायचं की किती हार्ड आहे. आता जेव्हा या लेवल वर आहे तर तेव्हा वाट कि ते तर. म्हणजे होतं इजी की इतकं हार्ड नव्हतं पण. आपण जेव्हा एक लेवल वरतातो तेव्हाच आपल्याला ते इझी वाटते. पण इंजिनिअरिंग मध्ये इतकं स्टुडंट येतात आणि इतक फीस भरतात. पॅरेंट्स त्यांना इतक पैसे लावतात आणि ते जॉब नाही भेटत. ते खूप जास्त वाढत आहे रोज बेरोजगारपणा.
आणि इंजिनिअरिंग मध्ये सिलेबस बी किती ओल्ड सिलेबस आहे अजून चेंज नाही केला. थेटिकलरा थरोेटिकल पार्ट आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज तर काहीच नाही आहे स्किल बी डेव्हलप नाही होत मी. मे बी आयटी मध्ये आतो मला एवढे सारे सब्जेक्ट आहे कोडिंग चे. पण त्याच्या थिरटिकल जास्त सब्जेक्ट आहे जस ऑपरेटिंग सिस्टम झाला कम्प्युटर नेटवर्क झाला. असे लय सारे सब्जेक्ट हाय ते थेरेटिकल आहे. पण जेव्हा आपण जे अप्लाय करतो ना ते प्रॅक्टिकली अप्लाय होत नाही. त्यांतर मग इंजिनिअरिंग झाली तरी ते प्लेसमेंटही होत नाही कारण की प्लेसमेंट हे राह- पाहिजे तर एवढे मोठे मोठे करत इंजिनिअरिंग घेतणार नाही की आम्ही तुम्हाला अस करू प्लयस करून देऊ.
हा आणि ते तर करेक्टच आहे पण. काही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये व्यवस्थित सब्जेक्ट आहे आता काही इंजिनिअरिंग कॉलेज ऑटोनॉमस झाले आहे. तर त्यांचा सिलेबस पण थोडा बोत तरी ऍडव्हान्स झालाय. पण आमची आम्ही ओल्ड युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये तो. तर आमचे ओल्डं सब्जेक्ट आहे आता ठीक आहे. कम्पुटर फंडामेंटल्स जे सब्जेक्ट आहेत ते तर कामाचेच आहेत. त्याला आपण नाही म्हणू शकत क ते एकदम कामाांचे नाहीये. पण आम्हाला मेकॅनिकल जाज तिथे ऑटोमोबाईल किंवा वेगळाच कोणता. इलेक्ट्रॉनिकसाठीऊन देते जसं आपल्याला काही कामच नाही राहात. त्यात फक्त स्टुडंट हे पासिंग करासाठी या चांगले मार्क्स घ्यासाठी मेहनत कर तो टाइमपास झाला एक टाईपचा. इतकेइतके पेजेस नाही ते प्रॅक्टिकल लिहून घेतात इंजिनिअरिंग मध्ये. त्या प्रॅक्टिकलचा काही सेन्स पण नाही बनत असं पण नाही किथ आपल्याला प्लेसमेंट मध्ये कामी येत आहे. प्रॅक्टिकल नॉलेज कमी. आणि जस्ट हे फक्त लिहा लिहा आणि कं्प्लीट करून द्या आणि जे स्टुडंट असं नाही की इंजिनिअरिंग खराब आहे पण. जात्या स्टुडन्ट चं फ्युचर सांभाळायचे. चांगले इंजिनिअरिंकॉलेज मधून करत आहे तर आयआयटी वाल्यंचंखूपच छान आहेपण काही दुसरे कॉलेज जैन. अ सीओ पी सीओ पी पुन्हा आणि विजीटी आय. आणि वी आय टी एन आय टी असशा कॉलेज आहेत ते स्टुडंट. म्हणजे त्यांचं फ्युचर थोडं चांगलं आहे म्हणजे बाकी कॉलेजमधून प्रायव्हेट मध्ये इतके पैसे भरता आणि त्यांना प्लेसमेंट नाही भेटत मग बेरोजगार राहतात एक टाईपच स्टुडंट्स आणि पॅरेंट्सच नुकसान हाय इंजिनिअरिंग मध्ये
हा ना आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहत आता ए आय आला एवढ्या साऱ्या टेक्नॉलॉजी आल्या इंजिनिअरिंग मध्ये पण ते टेक्नॉलॉजीच आपल्या काही शिकवतच नाही कारण की आपला सिलॅबस एवढा हे हाय की आपल्याला अन् ते बी त्याच्यात बी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या सेवेंटी फाय पर्सेंट अटेंडन्स कंपल्सरी रोज कॉलेज ला यास लागते त्यांचा प्रॅक्टिकल देताराच लागतात त्या थेअरी लेक्चर करायच लागता नाही तर मग रेस्ट्रिक्शन टाकतात आम्ही असं नि देत अस पण हे तर मला कसं त्याच्या ह्यानं असं वाटतंय की फालतू इंजिनिअरिंग घेतलय तर दुसरं काय घेतलं असतं हात मजुरी गेली असती चालली असती इंजिनिअरिंग पेक्षा असं वाटतय की बा मजुरी करायला पूर्ली असती
तर बाकी सर्व तर ठीक हाय तुझं पण बरोबर हाय पण इंजिनिअरिंगमध्ये सर्वात एक मोठा डिस डीस काय म्हणू शकतो म्हणजेे बेकार रूल म्हणजे की सेव्हंटी फाई्ह अटेंडन्स हा ठीक आहे ते फर्स्ट इयर साठी ठेवा लाग पाहिजे कारण त्यांनी कॉलेजमध्ये सर्व इनवारमेंट म्हणजे इथे फ्रेंडली झाले पाहिजे सेकंड इयर साठी ठेवायला पाहिजे पण थर्ड इयर आणि फोर्थ इयर्स मध्ये त्यांनी सेव्हन्टी फाईव नाही ठेवायला पाहिजे त्यांनी म्हणायला पाहिजे तुम्ही इंटर्नशिप करा प्रॅक्टिकली काही करा आणि अटेंडन्स लेक्चर करून काही होणार नाहीये त्यांनी प्लेसमेंट साठी त्यांना द्याला पाहिजे टाइम की तुम्ही सेवेंटी फाई कंटन्यू नका हे करू आणि किंवा टाइम कमी करायला पाहिजे त्या स्टुडंट साठी त्यांचा टाइम वाचतय जस आता काही लोक स्टू हॉस्टेलमध्ये असतात त्यांना ठीक हाय तिथे तिथे त्यांना ट्रॅव्हलला टाईम नाही जात पण काही मुलं मुली खूप दूर राहतात त्यांचं टाऊन वेगळ्या ठिकाणी असते त्यांची स्कूल सॉरी कॉलेज वेगळ्या ठिकाणी असते इंजिनिअरिंग कॉलेज आणि ऑलमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजतर सिटीच्या बाहेरच असतात मग तो जो टाईम असते ट्रॅव्हलचा त्यात त्यांना पूर्ण दिवस चालते मग त्यांनी प्रिपरेशन कधी करायचं ते प्रॅक्टिकलच लिहत राहायचे आणि जे लेक्चरमध्ये झालं मग त्याचच हे करा मग यांना बाहेर गोष्टीसाठी टाईमच नाही राहत अशानी पण स्टुडंटचा खूप लॉस होते आणि अशानी काही काही स्टुडंट टाईम नाही मॅनेज करू शकत त्यांचे मग अ मार्क्स कमी होते या बॅक लागून जाते बॅक लागली तर पुन्हा त्यांना प्रेशर येते आणि त्या दुसर तर गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये मग त्यांना पैसे पण भराय लागते आणि जर तुमचेच मार्क्स कमी आले तर तुम्हालाच पुन्हा पैसे भरून तुमचे मार्क्स वाढवा लागते हे जर चुकीचच हाय
हा ना इंजिनिअरिंग मध्ये त कसं तस असायलाच नाही पाहिजे आणि त्यानंतर प्रोजेक्ट बी कराय लागत फायनल येला त्याचं वेगळं टेन्शन
आणि तेच रीबीटच घेतात सर्व विकतच घेतात हा करेक्ट हाय
घेतल नाही ते स्किल्ड अन् मेन म्हणजे काय आहे की किल नाही डेव्हलप कर इंजिनिअरिंग तर करुल्यावर काही स्किल तर आल्या पाहिजेत अंगात जेण करून जॉब काय पण स्किल येगे बनूनयला शिकूच नी राहिले कॉलेज मध्ये स्किल वर फोकसच नि करू राहिले फक्त पेपरावर फोकस करता पेपर द्या स्किल काही लक्षण नाही स्किलच्या इकडे कसे पेप पेपर द्या. असे नि कही घेन देण ते म्हणत पैसे भरा इंजीनियरिंग चे पैसे किती बर्बाद होते इंजिनिअरिंग मध्ये एवढी एवढी फीज राहते कॉलेजाची. इंजिनिअरिंग साठी आणि काय ब काय ते फायदाच नाही जर जॉब नाही भेटत. ल व एववढा पैशाचा फक्त फायदाच नाही राहिला इंजिनिअरिंग ला.
करेक्ट आणि मला तर एक मोठा हे वाटते की अ आय नो का हा थोडा पॉईंट वेगळा होणार पण इंजिनिअरिंग मध्ये मुलींना जर आता माफ केलंय तर तेवढंच इंजिनिअरिंग नाही बाकी पण कॉलेज म्हणू शकते पण आता मी इंजीनियरिंग मध्ये शिकले म्हणून मी इंजीनियरिंग च सांगते कारण माझे काही फ्रेंडस हाय तेन म्हणजे सर्वांची कंडिशन छान नाही चांगली नाही राहत. त्यांना पण म काय तेवढ जास्त पैसे भराय लागते आणि मुली तेच शिकून काही मुली कमी याच्या शिकू राहिल्या. काय तर सेम करायला पाहिजे कारण गव्हर्नमेंट कडून तर त्यांना कॉलेज मध्ये पैसे येऊच राहिले त्यांच्या डेव्हलप मेंट साठी आता स फॉर एक्झाम्पल मी आहे आणि माझ्या ज्या बाकी कास्ट आहे ओपन ओ बी सी आणि बाकी पण एस सी वगैरे आहे त्यांना सर्वांना आम्हाला आता सारखी फी भरा लागते आणि स्कॉलरशिप पण येतात आम्हाला. आज जर आम्हाला स्कॉलरशिप यू राहिली तर आमच्या एका एका स्टुडंट मु एक काय कसं स्टुडंट वर गव्हर्नमेंट त्यांना जास्त पैसे पाठवतात आणि मग काही रुपये ते आम्हाला सेंड करतात. मग तेच रूल त्यांनी अ म बॉईजसाठी पण करायला पाहिजे कारण की सर्वच बॉई असं नाही की, ते बॉईज आहे म्हणून ते पैसेवाले असतात त्या. त्यांची सर्वांची घरची कंडिशन असते आणि कोणा कोणाच्या घरी तर मग मुलंच असते. आणि त्यांची घरची कंडिशन पण चांगली नाहीतमग ते किती म्हणजे हेच आहे त्यांच्यासोबत.
हो ना हे म्हण ते कारण की ते इंजिनिअरिंग चूज करतात तर तीच बरबाद होऊन जात इंजिनिअरिंग सगळं खराब गोष्ट आहे ते कोणच चूज नई कराय पाहिजे इंजिनिअरिंग करून काही फायदा नी ये कारण की इंजिनिअरिंग केलं म्हणजे बरबादी केलि समजून घ्यायच.
हा आणि मला म्हणयचं आहे कि तुझ जर म्हणजे हे खूप जास्त पुढचा प्रश्न झाला पण तुझे फ्युचर मुल जर त्यांना इंजिनिअरिंग करायची असली मग त्यांना इंजिनिअरिंग करू देशील का.
हा नाही नाही नाही बिलकुलच नाही. इंजिनिअरिंग करून सगळं काही करू देणार इंजिनअरिंग नाही करू देणार कारण इंजिनिअरिंग एवढ रेसिझम झाला इंडस्ट्री एवढी खराब झाली की ते जॉबच नाही राहिला. इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळत नाही इंडियामध्ये. इंजिनअरिंग केली म्हणजे इंडियामध्ये तर बिल्कुल जॉबच नाही इंजिनअरिंगसाठी. कोणचे ब्रँ
पण तो जर पण तू पण तुझा मुल पण तुझा मुलगा. जर खूप हुशार निघाला आणि तो आय आय टी मध्ये इंजिनिअरिंग करत आहे तर ह्या सी ओ वि जी टी आय मध्ये इंजिनिरिंग
तर मग हा तर मंग करू देणार पण ते तर डिपेंड आहे ना तर. तर करू द्याचं नाही तर नाही करू द्याचं.
हम्म.
हम्
बाकी तुझ कॉलेज मध्ये कसं चालू आहे. तुझ तुझं कॉलेच तर ऑटॉनॉमस आहे इंजिअरिंग चं तर तुमच्या कॉलेजचे काही वेगळे रूल असेल काही इंजिनिअरिंग काही म्हणजे सब्जेक्ट चेंज झाले असेल. काही अपडेट?
काय? सर्व सेवन् असते ऑटोनॉमसमध्ये इंजिनिरंगच्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या कॉलेमधला ना. त सेमच सिलॅबस आहे फक्त मांग पुढ राहते थोडस. पण मायता म्हण मी ते इंजिनिअरिंग घेणार नाही आता आता घेतली बर्बाद. झालो इंजिनियरिंग घेऊन तू घेऊ नको फक्त हेच म्हण आहे. ठीक आहे मग चल मग कर ठीक आहे.